ह हा आवाज येतोय, काय माझा?
हा, येतोय येतोय. बोला कि.
काय करालाय, जेवला काय?
नाही, अजून मुलगीला शाळेत न आणायचंय किती वाजलं? दीड वाजलं आणायला जायला पाहिजे, होय. बोला लवकर लवकर हा पाऊस. जरा आलं आणि गेलं.
हो, आमच्या इकडं बारीक बारीक चालू आहे, सकाळपासनं.
आमच्याकडे पण तस दोन वेळा आलं कपड ते का ल आणि गडबडीनेज मोठ्यान येईल, म्हटलं आता काळ पूर्ण अंधार झाल्यासारखं झालतं झालतं कापडं काढून वर वाळत घात आता तर आणि ऊन पडला.
तस तसच होतयं ते कपडे काढले, कि ऊन आणि येतयं आणि घातली त पाऊस येतोय, पावसाात तर मजास्त
विचारच करत नाही, पाऊस जर पडा लागला डायरेक्ट नेऊन वरचं घालतोय. घाल काड करतच नाही, कोण ओ ते सारखं सारखं करत बसणार.
मी जरा जड म्हणजे, जड कपडे असतात. ना ते सुकत नाही तेवढी काढतोय, घालतोय. पातळ असतात, ती एकदा घातली की, परत काढतच नाही. ती जड हा वाळत नाहीत, ना.
हम्म हम हम्म!
ते घरभर सगळ्या कपडेच होतात, पावसाळ्यात.
आमचं कसं आज मुलांची टाँवेल सॉफ्टवेल ती जड असतात नाही. ती आज काय ऐकताय? ते आता वाळतय कधी, काय होतंय?
काड घाल कराय नको, वाटतयं पावसाळ्यात ते कस पत्रा वगैरे असलं, की एकदा घातलं की, संध्याकाळीच काढलं तर सुकत्यात दिवसभर
हम्म हम्म हम्म!
लागतात त्यासनी
हम्म हम!
आता कसं हिकडं असं नुसतं नॉर्मल घातलं. की ते सारखं पाऊस आलं. की काढा घाला कराय लागतयं.
हो मी काड घाल काय करत म करतच नाही
आमच इकड कसं हे नाही नाही म्हणजे भिंतीला साईड लाच बांधल्या दोरीत ते तिकडं घालतोय त्यामुळे एवढ काय प्रश्न येत नाही लागतच नाही पाऊस
बास त्या
हम् ह् आज मे जूनचा संपत आला तरी पाऊस अजून नाही कधी पडायचा पाऊस आता शेतीला ते ना पाणी आमच्या इकडे कमी पडले लोकांना
होयच की कमी पडणारच की
आणि काय करायलात लोक पाणी सारखं पाजलत म्हणून ते सरकार मोटर काढून न्यालात मोटरच्या फिजा काढून घ्याल्या होय म्हणजे े सगळं पूर्ण संपवून ठेवली तर पाणी नको काय लोकांना प्यायला वगैरे
हम् हम्म
म्हणून पाऊस पडला की काय ते
शेत
हा
अदीकडले
नदीकडेला ो म्हणजे लईन थोड्या जरास कमी आण तर हा पुढ नदी राहत जरा एक मीटर एक किलोमीटर तर असणार बहुतेक एक किलोमीटरच्या अंतरावर आहे पाणी येतय शेतात आमच्या पूर येतोय
होय
होय पूर आला की आमच्या दारात न दिसतोय जवळच आहे
ह.. तुमचं गाव अ
नदी कडलाच हाय कुर्ली आप्पाची वाडी ह तुमचं शिरडोन काय
हम्म हम्म
हा हा
तरी चार वेळा बोललोय आम्ही दोघी पण
होय होय खर ते कस झालंय कन्फ्युजन व्हालय नंबर असल्यामुळे जास्त आणि मिस नाव असं सेव्ह केलं
माझा नंबर सेव करा की अक्षता म्हणून
करते ट्रू कॉल वर पडतय त्याच्यात लक्षात येते खर ते लक्षात येत नाही की कुठल्या गावच्या आहेत फक्त कुठल्या गावच्या आहेत ते बोलल्यालत त. म्हणजे सांगितलं तरी म लक्षात येते असं त्या हो सेव केलाच नाही मी किती जणांची एक नंबर हाय बराय मग मी म्हंटल कुणाकुणाची सेव्ह करणार आणि आत्ताच म्हंटल कोणाला लागल त्याला लागल म्हंटलं कुणाच तर नंबर घेऊया आणि लावूया ह. ह. तुम्हालाच लावला
हम् हम्म
आणि एकदा एका हेना लावलेला त्या उचलल्या नाहीत मग म्हटलं तुम्हाला लावूया त्या परवा मला काय केल्या माहितीय मला म्हटल्या मी फोन करतो तुम्ही नंतर करा आणि माझ्याशी बोलल्या आणि मला नंतर न कणी फोनच फोन करायला लागलोय उचलना तच
माझं पण तस केल्या दोघी तिघी तर तस केल्या काय माझ मला किती हर्ट झालं माहिताय काय माझा टाइम्स गेलं की टाइम गेलं क किंवा माझे कॉलच गेले तर
होय तसं करायचं नाही हो म्हण जे नाही तर नाही म्हणायच आपण करून घ्यायच आणि दुसऱ्याला
कि उगच कशाला सगळ्यांना अस हे करायचं
म्हणजे ती काय मला फोन करा असं म्हणाय नव्हती साधा फोन लावलेला मी मग त्यांनी मला लावला त्यांनी बोलल्या दहा मिनटं आणि मी लावताना मग मी त्यांना फोन केला साधा मी म्हंटलं मी लावू काय मग म्हटलं छोटं बाळ हाय दूध पाजणार आहे त्याला दूध पाजतो आणि मी तुम्हाला फोन करतो म्हंटल्या आणि ह गायकवाड म्हणून कोण आहेत बा मग मी म्हंटलं बरं म्हंटलं काय आणि नंतर फोन लावलो मी लाग उचलल्या नाहीत मग नंतर एक तासाला लावलं तरी पण उचलाय नाहीत आत्ता लावलं तरी पण उचलाय नाहीत म्हटलं आता परत लावायचंच नाही
माझ किती तीन वेळा माझ तस केलं त्यांनी ऑनलाईनच आहे म्हणल आणि तिला कॉल लागना असं कस शक्य आहे नेटवर्क ईशू हाय काय म्हणलं तर नाही म्हटली
तसं होऊ शकत एक एकदा कारण मी पण एकदा तसं केलेल तर ते लागलं नव्हतं फोन वेस्ट गे तुमच्या शिरडोनच्याच आहेत बघा ते सांडगं कपडं वगैरे विकतात की त्यांचं काय नाव दानोळे काय
दानोळे
दानवले काय हा मग त्यांना लावले.. मी त्या ऑनलाईनच होत्या सोडा त्या काय काम करत नव्हत्या. खरं फोन लागलाच नाही.
नाही त्यांनी मला पण तस म्हटल्या त्यांना कॉल.. लागलेला कॉल त्यांनी रिसिव केला नाही.
होय.
होय किती मिनिटं झाले हो माझ्या मुलाला आणायला जाणार आहे.
किती वाजता आणणार आहे जाणार आहे. दोन तीन मिनटं राहिल त तीन.. होय तीन मिनिटं राहिलेत फक्त. तीन मिनिट राहिले सहा मिनिटं झाली तर..
करलाम..
स्वयंपाक वगैरे आववरडला असेल तुमचं.
आमचं सगळं वरलय अभ्यास करत बसलोय.
कशाचा अभ्यास?
मी करतोय ऑडिटिंगचा.
हो.
हम्म.
हम्म हम् ते करत करत हे करताय.
हम्म.
अ मग काम भरपूर असते तुम्हाला. होय पैसे तर पाहिजे ते तर म..
मग म्हणून म्हटलं पेमेंट माझा अजून जमा झाला नाही.
हो ते आता हेल्पच्या ह्याच्यावर जाऊन तुमच तक्रार नोंदवा! म्हणजे येते माझ्या बहिणीचं पण तसच होय माझ्या बहिणीचं पण तसच झालेलं. मग तिने तक्रार नोंदवल्या दुसऱ्या दिवशी पेमेंट झालं तिचं खरं.
झालं!
हो लगेच झालं तिच्या लक्षात नव्हतं ते मी तिला म्हटलं.. तू हेल्पच्या हच्यावर जाऊन नोंदवून तर बघ झालं तर झालं असं बोललेलो मी.. झालं लगेच तिच दुसऱ्या दिवशी..
हम्म हम् हम्.
तुम्ही पण तसं करा.
तीस किती कॉल कमप्लट केल्यावर सोळाशे हे झाले?
तीस नाही पंचवीसव आहेा बघा हे. पंचवीस झाले सव्वीसावा आहे.
म्हटलं तर कोण देतय आपल्याला फोनवर बोलाला. एक एक बायका म्हणत खरंय का खोट आहे.
हो या म्हणजे असं म्हणजे वाटतय ना आता लही काय काय फसवया.. आलंय त्यामुळे असं वाटत. तर ज्यांनी आता केलेय त्यांना तेवढं काय वाटत नाही ना आता आपण केल त्यामुळे आपल्याला माहिती आहे ना. पहिल्यांदा करायचं म्हटल्यावर जरा भीती असतेच की आम्ही पण केवढं भिलेलो. करू का नको करू का नको. नाही आम्ही.. ते स्टोरी वगैरे होती बघा ते स्टोरी हे करायच होती की! सेव करायची होती बोलून. ते हो ते हो हा पहिल्यांदा केलेला आम्ही. हम्म त्याच्यावर..
कल म.
नाही एक वर्ष होईत असतील बहुतेकून.. वर्ष झाले असतील आता हा तेव्हाच केलेले होते. खरा ऐश्वर्याला.. कायम काम आहे मला मध्ये बंदच केलं मी म्हणजे मला ते ह्याच्यात ग्रुप वर घेतली नाही साक्षी ना त्यांना माहिती नव्हते की हाय ते नाही आहे त्याच्यात मग नंतर माझ्या बहिणीनें सांगितलंवर मग आता परत ह्याला घेतलं आताच्या टास्कला मध्ये दोन तीन टास्कच एवढं केलं मी किती दोन हजारच पेमेंट झालंय दोन हजार झालेलं दोन का अडीच हजार झालेलं त्याच्यावर बंदच झालं
हम्म हम्म
बहीणी च चालू होत तिच झालं दहा बारा हजार रुपये
कोणाचं
समाजा
झालं
हो तिचं त्याच्यावर दहा बारा हजारच तिने काम केली आणि मला काय वाटलं मला जमलं नाही म्हण तिला मला रीजेक्ट केलय म्हणून मी लक्ष दिलं नाही म नंतर सां अशी बोली कोण कोण करणार आहे त्यांना हे करायचं ऍड करा म्हटल्यानंतर ना मग मी ऍड झालो परत
हा हा हा
असं झालं म आता आणि चालू झालं म आता आणि एक हजार झालं आतापर्यंत पेमेंट अजून दोन हजार दाखवा लागले व्हॅलिडेशनच तुम्हाला व्हॅलिडेशनचा टास्क हाय हा मग ते व्हॅलिडेशनच एक हजार दाखवालय आणि हे पेमेंट फोनच दाख दाखवलाय एक हजार दोन हजार पेमेंट यायचं आहे
हम् हम
तुमचं काय तुमचं काय दाखव ना मग तुमचं काहीच दाखव ना पेमेंट यायचं
कायच नाही हो
व्हय हम्म हम्म
बर बर मिनिट्स संपले व्हय तुमचे हा ठेवा मिनिट्स संपले
व्हय माझे मिनिट आता संपतील का नाही काय माहित पुढचा कॉल लावून बघणार मी मला पण काय समजाय नाही अजून हा बघते तेच करून बघते
हम्म ठेऊ
हा हा बर बर